हा बोला की.
जेवण झालं काय झालं कि जेवण झालं मग. काय होतं आजचा मेनू.
आज हला ना आईन आमच्या आईकडे आलो ना मी.
हा
म दुरंबा दुरंबा
हा
आणि अ भाजी केलेली आमच्या कोण भाजी आहे ना.
हो आमच्या इकडे पण आ र आता सध्या.
हम् हम
तुमच्याकडं कुठली कुठली ये त्यात
आमच्याकडे रामराज्यात मिळतात ना संगताची भाज्या असते
हांअ हांअ
आणी मम्मी ते असत
हम्ं
आणि बीच शिंगले भरपूर
हो पर काकड हे नाही का मिरच्या
हा मचा पण आलेत ना बर
हो हो आमच्या इकडे आ आता पाऊस पडलाय ना त्यामुं पात्रची भाजी आल्या परत ची ग आल्या आणि आता कस तेवढीच मग करतात नां
साठी अ खूप छान! असते भाजी बरकां
कशाअची अ
तें तुम्ही म्हणता नां चिकमध्ये
हं तुलाला तरध आहे. - पण ती छानं! म्हणजे तू माझ्यासाठी काय करण त्याचा खांड हंअअअअ
मगं त्यासाठी आहे नां ते दोन प्रकार पडतयात पण एक असते ती टूगोळची असत्या आणि दुसरी्या असत्या ती लहानची गोळळची असत्या.
हां मग ते छोटी असते नां ती पण चांगली असते ती पण चांगली
चांगल्या असत्या अं फक्त ते कसं होते निवडतांना छोट्या बाजीला वेळ लागतो. वेळत आणि मोठ्या भाजी पटकून होत होत्या.
पण जास्त पोषक खाऊ शकत तू छोट्या भाजी मध्ये जा
ह ह छोट्या भाजी मधे जास्त पो षतव असतयात. पण त्यामुळं रक्त पण वाढतय अंगातलं असा आहे ते
भाज्या म्हणजे असं वेळावर पायला जे
हअं आणि ते सिजनेबल भाजी असतात. ना त्यामुळ प्रत्येक भाजी खायची.
हॅलोअ
हंअ
सध्या काय? पीक चालू आहे, तुमच्या शेतात.
मी टाकलेत तुर तयात आमच्याकडे नां चवळीयच्या शेंगा आले आत मस्त कर गावकडचा खावन घेवण्याचा काळागेला म्हणून आणते दूसरया शेगा आलय
हम्ं
शेगा थोड्या प्रमात आल्या तर देतो थोड्या
हो हो आम्ही आता संध्या हळद लावणार
ते कसे लावतात. म्हणजे त्यास दहामीनट कीं अ
तअं
हलदच झाड मिळत की. हलद
नाही, नाही त्याच बी तयार करायचं आपण घरात पहिला काय? करायचं आपल्या हळकूड असते नां पेरात दोन दिवस पाण्यातं टाकायचं आणि पाण्यात टाकल्यानंतर नां ते गोनपाट असते नां ते सुतयचं त्यातं ते
म्हणजे आपले ते ती वाळलेली हळद
हा ते
वाळलेली मग
हा वाळलेली नाही तर मग हॅलो
हा
नाहीतर मग ते कोण कसं करते बाहेर भेटत्या ना बी थ्रू मिळत्या ते पण हळद लावतोय ओली हळद ते मिळतया मगं आम्ही कसं. - ते हळकुंड भिजत ठेवायचं भिजत. - ठेवलं की, त्याला छोटं छोटं अंकूर येत्यात. - मग ते अंकुर आल की मगं परत ना अ तोपर्यंत इकडं काय? करायचं. - अ शेतात मशागतं. - करायची स सगळ्यात पहिला ज जमीन नांगरायची. - नांगरल्यावर ती तापत्या तापल्यावर त्याला लोट मारायचा
रुटर मारली की सरी सोडायची सरी सोडून झाली कि बेड पाडायचं मग बेड पाडल्यावर ते अ ठराविक अंतरावर लावायचे असते ना कारण ती खाली त्याला हळद सरायला जागा लागत्या हॅलो
हा हा ऐकतोय ना
हा मग हळद पसरायला जागा लागत्या मग ते अ बेडवर कोण बेडवर पाडतय गुलावतय कोण अस हळदीच बेवर करतय मग बेड पाडतोय त्या बेड वर कसं करायचं. म्हणजे माप टाकायचं ह्या ह्या जागी एवढं एवढं बी लावायचं. मग ते बी लावायचं बी लावल्यावर नंतर ना दुसऱ्यादा
हळदी म्हणजे हळदीच म्हणजे आपण काय त्याला खाण्यासाठी पदार्थ बनवू शकतो!
हळदीचा? हो हो ते आपण मसाला करतो. ना चटणी
हा त्या मध्ये वापरला ना!
हा त्यावेेळेस काय करायचं ते चोरगुड्ड म्हणून मिळ त्याच निघत्यात मग ते काढायचं आणि जरा उन्हाला सुकवायचं उन्हाला सुकवलं सुकवली की त्याची माती निघत्या मग ती माती जरा जरा झाडायची झाडून ते दळून चटणीत घालायचं
हा हा आणि त्या ओल्या हळदीचं लोणच पण बनवतात ना
हो ते लोणचं पण बनवतात परत ना ते हळद मग हळद पावडर होपर्यंत नाही ना ती हळद काढायची रोटर मारायचं त्या पिकांत आणि रोटरी मारल्यानंतर पण मग ती हळद वाळवायची, झाडायची, शिजवायची हळद कुकरला मग कुकरला शिजून ती अ चिरायची हा ऑरगॅनिक पद्धतीन
आणखी ते हळद ना हम्म खोकला आला वगैरे लागला ना किंवा पावडरचा वापर पावसामध्ये भिजून आलं कि ते गरम पाणी दूध करायचं किंवा पाणी कराय.
हा तर त्यामध्ये ओली हळद असते ना ती खिसून घालायची
हा
आणि दधुरामध्ये पण ती आठवड्याची थोडी थोळा येऊपर्यंत
हा
का वगैर आणि नंतर गरम पाण्यातून पण आपण काही व्हायरल इन्फेक्शन किंवा घशात दुखणे का खवखवणे
हम्म
अशा प्रकारचा त्रास असतो की त्या ओल्या हळदीमुळे निघून जातो ना
हम्म
हा
हा हा
आणखी काय म आणख काय रेसिपी तुम्हाला माहिती
ह
रे तिथ कुठल्या माह आहे का तुम्हाला
े आणि नंतर तर ना ते हळद असत ना ते ऑर्गॅनिक कशी कराय सांगत तुम्हाला ते हळ नसते ते चिरायची चिरून ते वावायची
हम
आणि वाळून झाली की मग त मिक्सरला बारीक करायची नाही तर चटणीच्या डंकात ती काा आणडायची
म्हणे पावळ करून नाही असत
ह प्रॉडर तयार करून आणायची मग ते कोण मार्केटला व ते कोण घरी खायला ठेवते
हा
ह साहितय
आणि आपल्या च्या वापरामध्ये म्हटलं तर पोहण्यामध्ये हवे लागते उपिट म लाते आणि वरण गाळ बनवताना हवी लागते अ काय होणार
हळद कुंकू सुद्धा लागतेच ना देवाला
आणखी लग्नात पण हळ लावल्याशिवाय लग्नच होत नाही ना
होत नाही आहे हा
हा मग प्रत्येक गोष्टीसाठी याय ला
लागते ह आणि हळदी अशा आहे ज्यांना निगेटिव ि्ही बाहेर जात्या पॉझिटिव्हटीहात त्या्या
ह अर म ना
हा
मग अशा किती म्हणजे किती मोठ्या प्रमाणात हवा तयार होत असेल ना
हळदास आमचा आमचा जिल्हा आहे ना त ह ज हळदीसाठीठी फेमस आहे
हो का
ह आणि तालुका आहे तो द द्राक्ष उत्पादनासाठी
हा
परत ते हम्म काय म्हणत तू त्याला
हो ह ह
हम्म
आणि अ तुमच्या म्हणजे तुम्ही आता बाहेर वगैरी समधा फिरायला गेला.
हम्म.
तर असं म्हणजे दुसऱ्या असं व जास्त बघा कमी प्रमाणात बघायला मिळते ना हळ
हा हात कमी प्रमाणात मिळ्या तुम्हाला ऑर्गॅनिक पद्धतीने दूप कस कराय सांगू का?
रपा
हा दुप.
हा.
आपलं देशी गाय गावरान गायचं शेण असतं ना.
मग ते, त्याच ते शेनकूट तयार करायचं देशित सुकवायच उन्हात, उन्हात सुक पिल्यानंतर ना ते जी पावडर तयार करायची ते शेणाची. परत ना, आपलं देवपूजा करून पण जी शिल्लक फुलं टाक ते ना, ते डस्टबिन मध्ये ते पण सुकवायची उन्हात. हार, परत ना पल्ली ते सगळं उन्हात सुकवायचं म आपल्याला जर नैसर्गिक ते कोण-कोण ढासासाठी पण वापरतयं कोणकोण ते देवासाठी पण वापरते, जर ढाससाठी वापरायच झालं तर मग निलगिरीचा पाला, कडुलिंबाचा पाला असा वापराय, हा हा हा ते
लवंग
लवंग, तमालपत्र परत ना ते, दालचीन ते, ते पण मिक्सरला बारीक करायचं, आणि ते पण बारीक करायचं आणि त्यात ते, अ
आणि ते, हां म्हणजे कमी प्रमाणात बनवू शकतो ना आपल्या घरापुरतं, मोठ्या प्रमाणात आपण बरी सगळेजण ना ते
नाय नाय
त्यासाठी गायींच शेण भरपूर लावणार, फुलं लावणार भरपूर.
हा
हम, मग ते आता म्हणजे पहिल्यासारख्या गायी पण नाहीत ना राहिल्या देशी गाई.
हा, आता गावरान गाय कोणाच्या नाहीत ना
हा
आणि आता गावरान गाईंची पण संख्या कमी होत चालल्या.
हा म्हणजे आपण
हरकत नाही, ह आता कसं ते सरकार नं बैलगाडी शर्यतीला मान्यता दिल्या ना.
हा अनभव मानसांवर बेंदीलाय म्हणं अ म्हणजे गाई कत्तर खाण्याकडं जाऊ देत नाही हा मग त्यामुळं कसं झालंय की, आता गायीच महत्व कळाले सगळया